मी दिल्लीला मागवलेल ना आम्ही कमीत कमी आमची तीस लोकांची टीम गेलेल. मी दिल्लीला मग मागवलेलं जेवण कोणाला ते जाईना झालतं चपाती पण धड नव्हती ती रोटी पण नव्हती. काय होत नेमकं काय माहिती एकदम जाड -
असं जाड जाड कोरडं कोरड असतं आणि एकदम आपण कसं असं तेल बिल लावतो चांग-
हा.. आणि लोणचं सगळं एकदम घाण लागत होतं लोणचं एकच तेवढं
लोणचं च तेवढं चांगलं लागत होतं लोणचं कसं ते कुठं पण जा तेच चांगलंच लागतं
होत ना ते लोणच्याचं त्यामुळं ते फक्त एकच तेवढं पाउच वाल चांगलं लागत होतं बाकी सगळं जेवण खराबच होतं आम्ही त्या दिवशी घरी येताना जेवलोच नाही दोन दिवस आम्ही न जेव ताच आलोय असं
लागतात यायला हो की मग असे फळेबिळ काहीतरी घेऊन खायचे
आम्ही चार पाच चार दिवस तिथंच होतो ना मग त्यामुळं आम्हाला एवढं डोक्यातच नाही आलं की काय तरी आणि बाहेर कुठतर जायचं म्हणलं कि पोरांना भूक जास्त लागते मग त्यामुळं सगळं संपूर्णच जातं ते
त्याचे खूप हाल होतात
होय
कारण मुलींची भूक मुळ तर म्हणजे ते मुलांपेक्षा कमीच असते ना म्हणजे आप पण एक चपाती खाल्ली ना तर आपलं पोट भरतं पण त्यांना अशा दोन तीन चपात्या खायला लागतात
आणि बाहेर गेलं - की काय खाऊच वाटत नाही कारण का डोकं दुखतंय हे सगळं सगळं चालू त्यामुळ काय खाऊचं वाटत नाही
प्रवासात त्रास पण होतो ना बराच एक तर ट्रेन अशी हालत असते ना ते उतरल्यावर पण वाटतं आपण हलतोच आहे
कारण आम्ही पण अ दिल्लीला तेव्हा ट्रेननीच गेलेलो मग त्याच्यानंतर आम्ही एकदा कलकत्त्याला गेलेलो, सत्तावीस तासाचा प्रवास करून म्हणजे फर्स्ट क्लासनी जा, सेकंड क्लासनी जा, ती ट्रेन था हलते त हलतेच ना
आमच्या सोबत होते मुंबईची लोकं होतीत म्हणजे असं वेगवेगळ्या ह्याच्यातून बोलवलेलंत ना त्या लोकांनी मग आमच्या हितले इचलकरंजी मधले थोडीफार लोकं सव्वीस जानेवारी दिवशी तिथं अम तेम नरेंद्र मोदी वगैरे त्यांचा कार्यक्रम असतो ना ते, तिथं तिथं होते थोडे लोक हा रथात हा
ते या वर्षी आपलं पाय अ पालखी होती ना वाट
हा. तिथं होतीत थोडी लोकं हा तिथं होतीत थोडी लोकं आमची आणि पर डे पेमें ट आणि होतो ना त्यामुळं काय वाटत नव्हतं.
तर परवडत करा
हा.
ची खायची सोय
सगळं त्यांचच होतं, नुसता आम्ही गेलेलो तिथं आन घर आम्हाला फिरता पण आलं नाही, एवढी थंडी होती ना भयानक आम्हाला च बाहेरच पडू वाटत नव्हतं, अक्षरशः अंघोळ पण करू वाटत नव्हती. खरंच खूप थंडी होती.
थंडीत गेल्यानंतर रूम मध्ये हिटर असतात हिटर, हा
ते पण बंद पडलं होता आमच्या इथला, बाकी सगळ्या लोकांच चालत आमच्या तितला बंद पडला.
ट्रॅजिडी होती.
हो तर काय आणि म्हणजे सगळ्यांना वेगवेगळ्या रूम दिलत्या ना म्हणजे तिघी तिघींच्या मध्ये एक रूम दिलेली आम्हाला आणि आम्ही तिघी जण गेलो आणि तिथं का आहे सोयच नई.
म दुसऱ्याच्या रूम मध्ये तुम्हाला ऍ ऍडजस्ट करायला लागल असेल का? त्यांनी दिलं री
नाही. कुठ रिकर करून देत्यात ते लोक जागा म्हणजे पूर्ण बुक कच झालेली ना, ते हॉटेलच पूर्ण बुक होता आम
हम्म म्हणजे मग एक्स्ट्राची रूम पण नसेल त्या
नास् न्हवतीच
नाहीक पण खरं सांगू पा महाराष्ट्राच्या बाहेर कुठे गेलं ना, खरच खूप हाल होतात म्हणजे जेवढं आपल्याकडे महाराष् च्यामध्ये वातावरण पण तसं सगळ्यांना सूट करणारं असतं. पाऊस, थंडी, ऊन, वारा सगळं आपल्याकडे असं काय एकदम एक्स्ट्रीम लेव्हलला नाही जातं.
होय.
बाहेरचं कुणी पण ऍडजस्ट होऊ शकतं, पण तसं महाराष्ट्राच्या बाहेर गेलं ना की फार भयानक प्रकार म्हणजे आम्ही कलकत्त त्याला गेलो होतो ना तीन वर्षापूर्वी तर तिकडे तर पहाट न आपल्याकडे तीन वाजतात केवढा अंधार असतो तिकडे तीन वाजताच उजडायला
हा.
पूर्वेकडे आय ना एकदम त्या साइडला, मग तिकडे तर तीन वाजताच दिवस सुरू होतो आणि पाच साडेचार पाच वास अस तर अंधार पडायला लागतो.
हा जु
अर आता चार वाजले आणि घेत एवढं
होय.
आणि त तिकडे पण असंच नाही थंडी तिकडे एवढी भयानक पडते म्हणजे आम्ही पण असंच डिसेंबर जानेवारीत गेलेलो. तर तिकडे कंपल्सरी अस बाहेर निघायचं एवढी जाड झाड जर्कीन घालून हॅनो सॉफ्ट सगळं सगळं घालून पडायला लागतो बाहेर आणि तिकडे पण ना ट्रान्सपोर्ट च जरा अवघडच येते आपल्या मुंबई सारखे तिकडे लोकल सांगतात.
ह्
आपल्याकडे कसं कंडक्टर असतो ड्रायव्हर असतो तो थांबतो नीट व्यवस्थित चढपर्यंत तर ते तसं थांबत पण नाही. म्हणजे असं हळूहळू फक्त स्लो करतात आणि त्याच्यातच आपण पटकन उतरताना पण तसच तो आवाज देतो फक्त आवाज देत, तोस कुठलाच स्टॉप येणार कुठला तर नवीन गेलेल्या माणसाला काय माहिती ना आपण जर पुढे नाही गेलो तर आपण
हम् मन असं बाहेर जाला खूप छान वाटतय. पण असं फ्रेंड्स लोकांसोबत छान वाटत फॅमिली सोबत पण वाटते पण आपण तेवढं फ्रीडम मी नाही फिरू शकत. कि बाबा असं असतय आपण काही कपडे वगैरे घालू शकत ना आपल्या मनास
पाहिजे खाऊ. राहू शकतो, बोलू शकतो, मस्ती करू शकतो. म्हणजे फॅमिली बरोबर गेलं. रिस्ट्रिक्शन येत नाही का की असं बोललं तर काय हा असं, आपलं आपण जर असं बोललो त्याला किती म्हणतात असं बोलतात का बाहेर आल्यावर असं असं वागतं का आप
अ ना होय. त्यामुळं निवांत जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत निवाण फिरून घ्यायच लग्न झालं की,
मग सगळ्याच गोष्टी
होय. हम्म
मग ते आता कस सांगा कधी येणार, कधी जाणार, कुठं राहणार. कोणसोबत असणार हे सगळं रिपोर्ट करायला लागतं बाई
होय, आता मला पण आलंत लोणावळ्याच ना मुग मी बघितलंय आमला म्हणजे पसंत वगैरे आहेय मग आता बघायचं तिथ लोणावळ्याला
बरेयची मग मुंबईच्या जवळ हो लोणा्वल्यात. आ्हाला खूप स सुध द्या माहिती का आणि असं छान वाटतं पावसाळ्यात पण हिवाळ्यात पण असं
आणि कसं मम्मीच आमच्या मुंबई मम्मी आमची मुंबईचीच आहे ना, त्यामुळे तिथल्या तिथ ते दोन तास चालून जात तेवढ हा, हा भेटतात हा, तम काय विष नस् जायचं एन्जॉय करायच.
उल उलट खरं लोणावळ्यातलं किती स्पॉट वगैरे पण खूप छान छान आहेत.
हा. मी ऐकून होती फक्त कधी गेली नाही लोणावळ्याला फर्स्ट टाइम त्यां तुमचं घर बघायला गेलेल तेव्हा बघितलं त्यापन ते कारल्याचं मंदिर आहे ना ते एकविरायचं वरती- -
कारल्याच एकमेरा म्हण अरे किती छान म्हणजे कारलाच
हो.
आणि ते खाली दरी बिरी दिसते कारल्या - - डोंगरावरना खूप मस्त एकदम आणि पावसाळ्यात तर एकदम भारीक दिसत असे छोटे छोटे धब दबे आणि कारण आम्हाला पुण्यापासून जवळ हाय ना.
पुण्यापासून काय?
मला दोन अडीच तासावर लोणावळा आणि चार तासावर मुंबई
अछा म्हणजे सिटीत राहायला मस्त वाटतयं. पण असं आमच्या इकड सि - - मग इथ गावी आलं ना कि म्हणजे सिटी लोक सिटीवाल्या लोकांना गावाकडचं आवडतं आणि गावाकडच्या लोकांना सिटीमध्ये आवडत. हं.
आम्ही सिटीत राहो तर म्हाला अस वाटतं की गावाला असायला पाहिजे. म्हण मस्त शेती, विहिरी, नदी इकडे आमच्याकडे तर नदी म्हणजे गटारच आहेत. नदी फक्त तिला म्हणायचं बा ते सगळ्या त्याच्या ड्रेनेज त्या नदीच्या किनाऱ्यावर तुम्ही एक मिनटं पण थांबू शकत - - पण तेच तुम्ही गावाकडच्या नदीकड तासन तास बसु शकता.
होय.
म्हणजे इथनं आता वाई पण जवळ पडते तर वाईला कृष् णा नदी वाहते ना. पण ती एवढी स्वच्छ आहे ती की, तिच्या काठावर तुम्ही - - इतकी पण वेळ बसला तरी तुम्हाला असं उठ वाटत नाही. सिटीमध्ये नाही.
बाकी मग लग्नाचं काय ठरले का पक्क तुमचं. कधीया दिवाळीत.
दिवाळी नंतर.
मग ते हे कसं मॅनेज करणार? म्हणचे प्रोग्रम.
मी बोलले ना सगळं आधीच की अस सगळं म्हणून ते बोला हा ठीक आहे कर तू. तू काय करायचंय ते एवढं काही नाही.
मग बरं म्हणजे त्यांना - -
हा आधीच आम्ही विचारलेलं कारण का? त्याच्यावरच आमचं सगळं चालत नाहीतर मग काय. इथ पर्यंत यायसाठी काय काय केलं ते माझ मला माहिती.
हो. मग आणि एक आर्टिस्टला खूप स्ट्रगल करायला लागतो स्तः. त्याचं एक स्टॅबिलिटी - - कारण आता म्हणजे माझ्या - - माझ्या मुलीवरनं मला माहिती की म्हणजे साध - - ते एक प तासाचा प्रोग्राम असतो पण केवढी प्रॅक्टिस करायला लागते. ते केवढं सगळं ते अरेंजमेंट्स
ह खूप काय काय असत.
हो.
आमच आम्हाला तर म्हणजे डोक्यावरती समय घेऊन डान्स करतो ना आम्ही लोक - - तर आम्हाला आधी दोन तीन महिने प्रॅक्टिस - - होतच नाही. तेल वगैरे लावा लागत. लोक - - कना की आम्ही म्हणजे तेल वगैरे लावत नसलो, तरी आम्हाला लावय लागतयं तेल.
कारण ती चिटकायला म्हणजे ॲटलिस्ट तिला ग्रिपतर मिळायला पाहिजे ना. हो कारण मा तिथे राजस्थान डे पण नाही का म्हणजे आपल्याकडे पण म बघितले ते परातीवर
गोव्याचा हाय तो डान्स खर तर
ते मंगेशीच्या मंगेशीच्या मंदिरात करतात ना
हा
पण आपल्या म्हणजे मी बघितले असंच एका कार्यक्रमात फोक डान्समध्ये की परत आणि ते परातीच्या कडे व पाय देऊन डोक्यावर समइ घेऊन
हा ते आता युट्यूबला वगैरे इं्स्टाग्रामला वगैरे रीलस खूप येतात बर ठीक आहे तुम्ही कॉल करा मला आता
आता खूप उशीर झाला आहे मी उद्याला करतेो संध्याकाळी चालेल किंवा तुझा टास्क जर कम्प्लीट नसेल झाला ना तर तुमला उद्या साडेसात नंतर कधी पण कॉल
हा मग चालेल सकाळी करते एवढं का हा संध्याकाळी का हो ओके नाही तर पहिले तुम्ही करा मला कॉल मला साधा कॉल करा तुम्ही सांगा की ऑनम येत तेव्हा एवढा काय प्रॉब्लेम नाही मला तुम्हाला कधी वेळ असेल तेव्हा करा
आहे बघ मी संध्या म्हणजे मी सकाळी नऊ वाजता ऑफिस असतं माझं तर मी घरातन आठ सव्वा आठला निघते आणि सहा वाजता सुटते तर मला घरी यायला साडेसहा वगैरे वाजतात मग त्याच्यानंतर साडेसात पर्यंत माझा स्वयंपाक वगैरे सगळ होऊन जातो मग साडेसात
फ्री असते जरी समजा मी तुला कॉल करायला विसरले ना तरी माझं नेट ऑन असतं तू साडेसात नंतर मला कार्यावर कॉल डायरेक्ट केलास तरी चालेल
बाय बाय गुड ना हा